हॅलो.
हा आत्ताशी आवाज येऊराहीला हेडफोन काढल्यावर.
हॅलो.
हॅलो.
आताशी क आवाज आला.
हा हेडफोन काढला की मग आवाज येऊराहिला वैनी दीदीन आप डिलेट केला घरच्या फोन मधून.
काय.
मोबाईल हँग मारयला आला त्यांचा.
हा का.
लोडिंग होत न्नव्हत वाढत तीन अँप डिलीट करून टाकली
हम्म. जाऊद्या. आपण दुसरे चार आपण दुसरा इन्स्टॉल करू.
हा दस जाऊ त्यां मग.
हम् हम्म.
भावू गेला का दुकानात.
हा ते दुकानावर आहे ना सकाळीचच गेले.
एवढा पाऊसच कायत न का गिराय का नस एवढे.
अ राहत चालू मग आता.
हा तेवढा आहे म हम्म. हा काम लूच राते. हा.
टाका टीका
तेवढ आहे दोन तीन पाच नव्हता भैया
लग्नाला जायचंय त्यायला बी मम्मी गेल्या आत्ताच
गावातलं लग्न आहे कुडं हा. हा. मौशीन काग व लतम लक्ष गाडी वर गेले ना
हम् हम्म बेवगाऊन गाड्या एकूण चालतय ते आता मंग घ्याला गाडीत हे जाणार आहे मागून आता हे जाईन आणि टाईम व
हा टाइम उर दे.
जातील लग्न लावते ना येतील
इकड तर मोकार पोच चाली बाहेर नाहीच काम नाही.
आता उघडलं इकडं
हा इकडे काय उघडच नाव घ्या..
इकडं उघडलं इकडं काही बणसत सापशेप...
हा तेवढं स होल ब हा काकाल जावतलाच होत ना...
पळ करत होता धैर अनकड धैर अनकड...
काकास घ्यावाच लागल. हा तेचरच म चचाासप केव त्याम फचाले... गो भेटले खायला गो भेटाला... हा रेनकोट घे नाची काकाल क जावाच लागेत ना... काकाल जावच लाग तर रनकोट घेनच..
रें कुठा आहे घरात पण मग ठेवेल होता आता काही काम नव्हतं... आज गरज पडली दे....
इथून पुढं गरज पाडणार ना त्याची कधी येईन सांगता येत नाही बो...
हम्म... आ त्या दिवसात... च गरज पडती असं वरदर असत ना... मंग इकड तिकड टाकून देत्या व्यवस्थित ठेवती नाही.. मग कपाटात घालून ठेवून देइल होत हम्म कपाटात ठेवल होत..
हम्...
त्यायला म्हणलं द्या ते म्हणत नाही तू ठल मी नाही ठळेल तू तू दे... मी सामोरेल कान का पटात द्या...
हा ना टाइम वर सापडत नाही. बरंला आला पाऊस..
हम् कशी बोला फोन केलता.. म्हणलं लावली का म्हणलं कपशी...
ग लावली पाज.. त्याला गय वल राहते त्याने लावली पाोज प काय..
हा म्हणलेन मी म्हण लावली म्हणे कापूस आला म्हणे या म्हणे याचायला म्हणलं ना काम नाही...
कापूस वेचला आणि कापूस घेऊन जा म्हणेन तू...
एक सेकंड... नको का.. ह का लग्नाला गेल्या.... शूरला माय बहिणी दिराच...
अ उठून घ फ पाल पण लागलं...
हा माय बहिणीसध्या रस लग्न आहे नाच... कुक्रज हॅलो....
हा बोल
बोला.....
रोल भोग येणार एक नाही आता गण दिवस चालाय ना...
आा...
रोलवो....
हा....
कधी चेक करा त्याचा....
ते आता आठ तारखेला येतील आज दिल्लीला गेले.... आता आज ह...
आज गेला काय दिली ला नेऊ.
ह अजून बसायची विमानात ईल स्टोरी पडल थांबा हं.
हि स्टोरी पडल तवामाहीत होईन म.
एक दीड वाजेची फ्लईट हे.
हा बरर बारा एक वाजता पडन स्टोरी. हा ना ओ मग ही स्टोरी पडन त्याची.
आता बसेल असंन तिथ जाऊन.
हा फोन करायला लागेल त्याला. लेला माऊ तुमच्या कडे काय आज. झछप त गले एवढा आहे म्हणा
सांगुण दिलंत म्हण माह काही जामणार नही.
हा त का हम व कोणती.
दादाांना चप्पल घेतली का इढ आलेवर सागर नवलेकूण.
आणि हे पाहि नाही
हूं बळकवली यान.
महुच्याच कामची ती
हूं हूं मोठीे उरेल तरी चालू आहे, त्याची तुटली. नवी घ्यायची म्हणते माझ्या कड पैसे नाही नवी घ्यायला न दादाची काढली ह ते ना सागर नवजिकून घेईल ये त्याला गंडवल होत त्यानं.
कुड जायच दुकानात घर बस
हूं!
तेवढं जायच त मग पण द्यायला न घरी सादी घेतली तरी चालन.
केलती.
हूं!
तुटली ती त्या दिवशी मामाचा बड्डे ना चालूक वावरात.
हा वावरत मामाचा बड्डे झाड कापताना. हा वावरात
ह ते ना काय लाकडं व्हायचे होते.
तो काढला ना मेन काम करणार त्योच होता.
ते व्हिडिओ काढू काढूूच बेजार असतील.
हा ना म.
आता नऊ तारखेला दादश मित्र.
हा मग येईन तो आटला समज. हा मुझा ओलायच काही नाही का गप
मंग येतीन इकडं.
का झा
काल नगरहून पुण्याला गेलत.
हा फिरायचंच काम तिथं नगर वरून पुण्या आली. ला चायनीज व - - दहा मिनट जालून द्याव लागत ना एक कॉल कशासाठी?
अकरा दा असंच.
याच्यासाठी आवाज येत नाही व किलेर.
हम. हा नाही याच्यावर तर स्पीकर वर पडत नाही नावाज येत नाही क्लिअर.
बारीकतो स्पीकर अकडत नाही हेडफोन नाहीत नाही त्याला अजून - -
मग हेडफोन लावूनच चाले पण स्पीकरचा ऑप्शनच नाही त्यात - -
मी हेडफोन लोवून पाहिला आवाजच येत नव्हता.
हम्म. मला येत नव्हत इकडं. काय आसन त्याची सिस्टम?
माय किती? फोर्टी सिक्स रुपये हे झाले.
येणारे - -
हा.
पहिले मेसेज पाठवाय सांग कि यं माय येइल पाशे रु आले - - की भेटन ह्यातले.
आ.
मय पाचशे मला किती भेटन यातले?
म्हणजे.
मग.
तुम्हाला याच्यावर दिसे ना तुमच्या अं - - काढाली रात्र वर का वर पेमेंट नावरा असेल ना.
पेमेंटचा पाहा लाग चेकर माझ्या स - -
मी म्हणलं समजाल रात्री म्हण दिलं त्यांच्या यात खोलून - - म्हणजे आपण त्याच खातं ऍड करून घेऊ म्ह त्याला मग खात्यावर पडम म्हणते डायरेक्ट - -
हा. तेवढा टाइमपास होतु
हम्. पैशे चाळीस रुपये यायचे आता दाखूरायंल.
शेचाळीस रपय दाकु रायलं.
टास्क कंप्लीट झाल्यावर पता किती आत्या.
तास कंप्लीट होईल टाइमच लाग ना त्याला.
बि रात्री चेक केलत जाय ना म पाहिल्यावर ना मी म्हटले ना म इतके इतके आण - - तर ते चेक केलं तेचे सदतीस येणारे है. ते ना टास्क च या या याच्यात कामच नाही करल.
हा ना मग बहुजी कामत करल तरी येईन.
हम्म. त्यान काही एक, दोन कॉल करेल नाही.
कॉल करून त्याल बोलायला टाइम नसे एवढा. हा ना म चालूच रा तु - - कॉल कररीत ब अस ना कोणला तू दिश हा या्याचा आवाज बारीक कमी राहतो आधीच.
हह.
हीची लिंक कानी सेंड करू शकतो का आपन दुसऱ्याला समजा - -
हा.
कधी सेंड करू शकतो.
कोला - -
समजा दुसरं आपण एखाद पोराला सेंड करायच असते. आजुन काय ऑप्शन आला नाही ते ह ना.
हा ना ऑप्शन नाही द नस आल तुम्हाला इतक लवकर नाही येणार राहून दोन, तीन दिवस तरी लागल.
दोन, तीन दिवसानंतर.
हम्म. तु् अजून एक लिंक शेअर करीन मी
दुसरी कोणती द्यात.
नटल सावान
हो.
मउ, तो फॉर्म भरायचा.
हा
मग शेअर करता येईन तुम्हाला.
फॉर्म भर.
दसऱ्याला नाही. ती म्या शेअर कराला असली चालते ते ऍप डायरेक्ट याच्याहून गेला असले चालत तवा कॉल करतायेत. हम्म.
हो.
पण क बरोबर येतं नाही. चुकीच येतं म्हणून लिंक शेअर
हा तेवडा आहे.
म प्ले स्टोरवर जाऊन पाहिलंच नाही ना. लिंक शेअर केलं त्याच्याहूनच म सर्च करू ना आपल्याल
काय मि काय करतो. हा हा जीव यला पोहोच चाली बाहेरड्युटीला जायचं.
किती ते किती आहे.
अडीच ते अकरा आहे ना.
हा का
सेकंड शिप्ट चालू आहे.
ह् घे झाडून आवर.
मऊलं झाडाला लवराहिले.
दिन जाडू घेतला
म्हणाले घे जाडून
हम.
चालूहय खेळायचं काम.
काय करणार तर
हम्म.
हम्म.
झाडायचं नाही काही झाडू घेतला चालू इकडं भिंगाव तिकडं भिंगाव बाहेर पाऊस चाले आला हरकत बाहेर जायला बसली.
हा पावसात येत चक्कर और
हम्म त्याच्यापेक्षा बरी घरातच खेळ